ह नमस्कार
नमस्कार
काय चालू आहे.
काय नाही बसलो बस.
म्ह मॅसेज बघितला तुमचा म्हण बघाव करूनच हम्म.
हम् हम्!
बऱ्या का वातावरण तिकडें आभ्हाळा आहे का पाऊस आहे का बरं आहे वातावरण
पाऊ पाऊस चालू आहे तुमच्या इकडे पाऊस आहे नाही पाऊस आहे का म्हणले तुमच्या इकडे
पाऊस ना नाही नाही आभाळ आलाय आता पाऊस अजून सुरू झाला नाही
हो का आमच्याकडे तर खूप पाऊस पडत आहे
पडते का हम् ह बरा आहे कुठं पाऊस पडतय कुठं ऊन पडतय
हम्म बा का
त्यामुळे शाळेला पण विद्यार्थ्यां हे पण झाले शाळेला कुठे लवकर कुठे उशिरा
हा हा ते तर होणारच आहे ना
हम्म
शाळेचं काय शाळा अजून ल होत नाही पंधरा तारखेपर्यंत
उद्याच आहे ना पंधरा
हा उद्यापासून चालू होताल म तर पोर जात नाही चार पाच दिवस तरी
हो विदर्भातल्या पण तीस तारखेला काहीतरी आहे बहुतेक
हो का
हम्म
का म्हणजे उन्हा्याच्या लाटामुळेळं का
हा उन्हाच्या लाटे म्ह कुठे कसं कुठं कसं
हा हा
हम्
असशा आहे का ब
झाले का पेरण्या वगैरे
नाही नाही पेर नाही अजून काहीच नाही आमच्या इकड तुमच्या इकडे काय वातावरण फेरणीचं
वातावरून हय
हम हम
हम्म आला पाऊस तर होतील नाही तर मग लांबलच सगा पाऊस पण कमी सांगाला ना
बर हा पाऊस बी कमीच आहे यावर्षी तर खूप ूप कमी सांगत आहे महाराष्ट्रात पूर म्हणजे मराठवाड्यामध्ये दुष्काळ सांगत आहे
हम्म मग गेल्या वर्षी ओला झाला या वर्षी कोरडा होईल
हा याव शिक
हम् गेल्या वर्षी बरेच नुकसान झालं ना खरीपाचं पूर्ण महाराष्ट्रात
हा नुकसा
हम्म
भेटला काही भेटला नाही
अजून काही चालूच आहे
हा ते अजून पण भेटला नाही काही
नुकसान आहे बरंच आता हो तेच म्हटलं बी बियाण्याला अवघड आहे शेतकऱ्यांचं नुकसान हम्म कुठं विजा पडून कुठे नुकसान होते आलाय आता सध्या तरी आमच्याकडे आवा
झालं ना धोंडे झाले ना बऱ्यापैकी
हो आज उद्या लास्चा दिवस आहे नाही आजच आहेय वाटत
हम्म हा शेव उठवता वाटते ना तुमच्याकडं तिकड असतात का हा तिकडे असतात का दोंडे हॅलो
नेटवर्क नाही का
आहे ना
का हा आवाज येत नव्हता आत्ता
हा हा मध्ये ब्रेक झाला असेल आभळामुळे थोडस झालं असेल ना बऱ्या पैकी इथले
हा आभाळामुळे थोडं नेटवर्कडऊनेते
हम्म
हमम
त्यांमच्याकडे असतात ना दोंडे वगरे नाही
धोंडे असतात ना आमच्या इकडे ब
हा सत
हम्म आम कालच झाली इकडे आमच्या इकडेी
हम्म आमच्या पूर्ण उन्हाळा चाले चार पाच वेळा महिन्यात
हो का
बरा त्या पाहुण्याच्या वगैरे निमता त्या दधोंड्यामुळे जाणं होते
अच्छ तच्याे
हम्
हम्म बाकी मग काय
काय नाही बघ आता पावसाची वाट बघायची कधी पडते कधी वातावरण थंड होते
काय वातावरण थंड व्हायले गरम व्हायले
हो ते तीन ऋतू एकाच ह्याच्यात बघायला उन्हाळा हिवाळा पावसाळ्या सारखं
हम् ली आता हली या मध्ये आ तर कधी पाऊस पडयलाय
हम्म आता एवढ्याच जास्त झालं पहिलं चांगलं पाऊस पडायच आता तस पहिला पाऊस चांगला होता आता कमी
हम्म जसं सीझन आहे तसं पाऊस पडायचा आता म्हणजे थोडं हे होतय
आता उन्हाळा आणि पावसाळा दोनच ऋतू आहेत शिवाळा
हम् ह् म तर उन्हाळा बी या वर्षी खूप जास्त झालावरर
चांगला झाला ना उन्हाळा असा नसायलाच पाहिजे किती लोकांच अवघडं पत्रांच्या घरात राहतात त्यांचं ते किती अवघडं
होऊ ना ल आच मध्ये लाईट जर का गेली तर मग काम नाही हॅलो हॅलो हॅलो हॅलो